हा, हा ठीक आहे.
हा, हा म आता चालु केल. हम्म चलला तिकडं तर आणि तिकडं रेंजचा ही प्रॉब्लेम होता ना मग इकडे याव लागलं. याच्या वरती गॅलरी हा, हा गॅलरीत आवाज काय नाही एकदम पाऊस आहे का तिकडे?
नाही, नाही इथ पाऊस तर नाही आता सध्या ऊन पडलाय. तिकडे?
हो बाप्पा पाऊस आहे हो काळ कुट्ट झालाय एकदम म्हणजे. येऊन गेला म्हणजे थोडा नाही ग.
पूर्ण उऊंच कडक ऊन पडलेय.
अरे आता मग एकदा येऊन गेलं पूर्ण अंग ओलं झाले सगळ्या गाळ्या बळ्या पूर्ण भिजलेत.
इकडे पूर्ण ऊनच पडलंय कारण इथे आठवडाभर झाल आता पाऊसच गेला.
हा का नाही इथं पण गेला त तेव्हा पूर येऊन गेला ना तेव्हा म्हणजे त्या पासून नंतर बंदच झाला तो बंद आ कडक ऊन झाल. नंतर आता तो कितीती आता आला आजचा पाऊस म्हटलाच आहेना?
काल होता इथे रात्री होता पण डायरेक्ट. सकाळी वगैरे नव्हता, दुपारी नव्हता, रात्रीच होता तो पण थोडाफार पडुन गेला तो परत नाहीच.
नाही आता इथ चालू आहे सकाळ पाासून चालू आहे. पण थोडसं जाऊन, येऊन करते मी अस कंटिन्यू नाही आहे जाऊन, जाऊन येऊ असं चालत.
बाकी
काय नाय हो जेवण झाल, जेवण मगाशीच झालं. आता त्या नातुला त्याला भरवत होतीन ती मग त्याला बसता तो आला जवळ गाण्याशिवाय तर जेवण करत नाही पोरांचा हा प्रॉब्लेम आहे. गाणे लावा लागतात हे.
मग काय तर संध्याकाळी वगैरे खाली खेळायला वगैरे घेऊन जाव लागत असेल?
घेऊन जावारे खाली खेळायला संध्याकाळच थोडस त्याला सांगायचं भूर जायच म्हणजे लगेच तयार हम्म, हम्म.
आत्ताची पोरं थोडीशी आहेत त त्या बाबतीत खेळायचं वगैरे लगेच.
लगेच लगेच कळतं हा भूर जायचं म्हणजे ते लगेच कळतं.
साध आपण नवीन कपडे जरी घातले ना तरी त्यांना कुठ तरी चाललेत बाहेर म्हणून नॉर्मली आपण आवरायला जरी कपडे वगैरे त्यांचे तरी पण त्यांना कळत की
खुश आहे म्हणजे कुठतरी चाललय हा कुठतरी घेऊन चाललय अस. आता इथ आले आता मग येऊन मला पण घेऊ घे त पण गॅलरीत येते.
मग बाकी काय म्हणतय घरातलं वगैरे आता कठकोड असता तुम्ही?
मुलगा केला ड्युटीला. दोघी मुली आहेत त्या लग्न झालेल्या आहेत. मुलगा एक मुलगा आहे.
तीन म्हणजे तिघं जण दोन मुली आणि एक मुलगा
हा हां मुलं मुलींचे बी झाले मुलींना पण दोन दोन मुलं आहे. आणि म मुलाला पण आता हा मुलगा झालाय.
तेच ना मग तुमचा पण काय वेळ फक्त नातवांमध्येर कसा जात असेल कळत नसेल.
तच नाही अगर मे महिन्यात तर वापरे कसा दिवस जात कुठे संध्याकाळी कधी होतील रात्र दिवस कधी उघडत तसं त्याच्यातच दिवस चालला जातं आता हे पाता पाचची नाथंड ह.
सगळ्या नातवंडांमध्ये वेळ जात असेल बराच तुमचा चांगला
संध्याकाळचा आम्ही फिरायला घेऊन जात त्याच्या करत जात स्वयंपा क स वळेजण आम्ही दोघा दोघ जणी नातपांना फिरवतो. काय का चांगलं हा हा एकदमस्तत आहे. टाइम जातय बरं वाटत. तेवढंग बा रोड निर्माण होते कधी सुट्टे पडते पोरं कधी येतील असं.
मकायऐतवर कारण सुट्ट्या पडल्या की त्यांना पण कसं मामाकडे जायचं असतं.
हा ओढ लागते त्यांना पण जायचंय कधी जायचंय. ी बाबालागेच फोन करते आम्ही येणार रे आम्ही येतोय. कधी येतय घ्यायला.
मग कायत खरंजी आजोबांनी आता म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये तरी वाट. की आजी आजोबा वैरे असायला हवेत घरी
असंल आहे खरं म त्या त्यांचा पण करामणकऊन जाते. आजी आजोबांची पण कमक होत आणि आनंद तरो वेगळाच राहतो हो. बरच माहिती पडत शिकायला होतं.
मुक्का य तर आणि प्रत्येक गोष्ट आता म्हणजे पहिल्यासारख्या सगळ्या गोष्टी तुम्ही पण बघत असा. कि फरक पडतोय जस जसा काळ जातोय. तुमच्या वेळेचा काळ अजून काहीतरी वेगळा होताता आमचा बघत. त आ. जगच पोरांचं तर जगा वेगळंच आहे.
अ आणि तुमची पिढी आज होती ती आज जास्तच आहे एक्सपर्ट जा असत राहणार अजून
मग काही तर त्यामुळेळ तर
खूप हुशारच पण आत्ताची मुलांना खूप म्हणजे गरज नाही लागत त्यांना काही सांगायची आता ह आता एवढा वर्षाचाच झाला पण तरी सुद्धा नमस्कार करणं जय बाप् आता बाप्पाचा फोटो दिसले आता बैठ घेला बसतो आम्ही ते जय सद्गुरु लगेच लगेच हात जोडतं जोडणं
लहानपणी म्हणजे बाल बैठकीला वगैरे पण जायचे आणि आता म्हणजे लग्नानंतर इथे तरी नाहीये पण आधी सोलापूरला होत तर थ मी बैठकला वगैरे जायची मला नाव वगैरे घेण्याचा रजिस्ट हो माझ्याकडे त्याचा भाग होता मला
हो का हजेरीचा ह ह
हो हजेरीचा भाग होता
अस आहे कार वा चांगलं येत ना मग इथेही भेटेल माझ्या आ बालोकपासापासून आहे म्हणजे इथेही भेटेल मुलं मोठं झाल्यावर तरी भेटलं
वाटेल पण कसं आत्ताच मुलगा झालाय ना मला सहा महिन्याचा
हा हा नाही अजून नाही अणार तेस
हा मग त्यामुळेच मला कसं तर जाता येत नाही सहा महिन्याच असल्यामुळे आणि घरी इथे कोणी नाहीये ना म्हणून तरच तुम्हाला बोलते की आजी आजू वगैरे असणं कती गरजेचं आहे
मग सासूबाईं ते कुठं राहतात मग
सासू वगैरे आहेत ते गावी असतात पण त्या एकट्याच म्हणजे सासरे पण नाही आणि माझं कसं झालं म्हणजे आता आई पण नाहीये त्यामुळं
बरं
सांभाळायला वगैरे म्हणजे कोणच नसणार
असं का हा हा
मग त्यामुळे ते सगळं बंदच आहे
बरंबर सासूबाई मुंग गावालाच राहतात का मग
हो कारण एक दिर आहे त्याचं पण नाही लग्न झालं अजून
बरं हा हा
मग त्याच पण आणि ते त्या पण घरामध्ये गिरण्या वगैरे आहेत ना आमच्या
हा हा हा हा
ते सांभाळतात त्यामुळे त्यांना वेळच नाही मिळत इकडे यायला
बरोबर माझी मैत्रीणं सोलापूरची होती ते तिसरी वडदाला आम्ही सोबतच होतो म्हणजे आम्ही एका चाळीत माझे मुलं मुलं आता पुण्याला लाग ला मुलगा एक आणि एक बॉम्बे पवईला आहे एक मुलगा तिचा ते सोलापूरचेच होते त्या आता म्हणजे तिथच गेले ते राहायला गोडवेसर गोडवेसर म्हणून होते श्रीवर्धनला होते आमच्या सोबत हा सोलापूर हो सोलापूर साईडचेच होते अ घोडवे आणि एक ढाकणे असे दोन्ही होते
कारण बरेच लोक आता मुंबईमध्ये वगैरे पण बघतो ना पण बरेच गावची लोकं आहेत
हम्म हम्म बई तर भरपूरच आहेत सोलापूर ते भरपूर शिक्षक म्हणजे भरपूरच सोलापूरकडचे आणि आमच तिकडं तिकडं पण हो हो हो बदल्या होतात ना चालू आणि मी श्रीवर्धनला होतो तेव्हा ते्हा आता भरपूर म्हणजे धुळे जिल्ह्यातले आणि धुळे जळगाव आणि सोलापूर नागपूर सांगली सातारा सगळे शिक्षक स्टाफ हो हो हो
बरीेच लोक आहेत
हा भरपूरच म्हणजे सर्विसच्या निमित्तानं सगळी इकडं तिकडं हा हाय. पण असं वाटायचंच नाही. हा, आताच म्हणजे मैत्रीण सोलापूरच्या आताच येऊन भेटून गेल्या त्या आता घेती मोठीचा मुलगा हा..... तिचा मुलगा आणि आ माझा मुलगा बरोबरच होता ना. दोघजनी आले होते भेटायला त्या पण आल्या होत्या भेटायला....
पण असंच ना ओळख तरी राहत की नाही....
अच्छा हो राहाते म्हणजे कुठले कुठे आपण.....
कुठल्या कधी कुठे येतील सांगता येत नाही.
बर लांब लांबचे असले पण तरी जवळ होऊन जातात...
तेच ना आणि म्हणजे ओळख असल्या झाल्यामुळ किती? त्या गोष्टीच आपल्याला पण म्हणजे नाही का आप.... फुलकी प्रेम राहते. नाते नात्यांचं काही राहिलं नाही आता त्यापेक्षा..... पेक्षा बाहेरची बरी..... नवीन जोडलेली माणस चांगली आहेत आता..... खूप असं सहकार्य वगैरे..... पण करतात आणि प्रेम वगैरे खूप असं म्हणतात अगदी.... लगेच जीव पण लागतो एकमेकांवर....
हा असं वाटतं की आमचे ते कोण तुमच्या आम्हाला आम्हीच एकामेक आम्हाला तुम्ही.... एका बहिणी बहिणी आहेत का तुम्ही अ एकाच गावाची..... काय म्हटलं नाही आम्ही सो त्या सोलापूरचे आम्ही इकडचे..... अ फरक पडायचं ना बोलण्या मध्ये पण इथ र.... हा बदल हा त्याच बदल..... लगेच गोड खायला. पाऊस यायला लागला परत आता काळं कुठं....
इकडे काहीच नाहीये पण आता खूपच ऊन पडलंय कडक ऊन पडलाय एकदम....
अे बाप्री.... हा इथं का मग तिकडच पण झालाय काळा फक्त तिकडन झालाय एकदम..... इक इकड इकड नाही नाही.... तिकडे नाही इकडच याच्याकडे आलेलं आहेे.... दक्षिण भागाकडे सगळा झाला..... इकडे नाही...... हम हम्म इथ आता खूप पाऊस यायला लागला आवाज येतोय होय.....
हो आवाज अगर येतोय पावसाचा कळतोय तर जोरात पडतोय पाऊस.....
जोरात पाऊस पडतोय.
चालेल मग करा म अधून मधून कॉल....
हो हो चालेल चालेल चालेल झाले का दहा दहा मिनटं होऊन गेले....
होत आलेच.... होतील आता ठीक आहे चालेल मग करा मग कॉल....
आ सल विटा.... नाहील ना बोल का तू.....